हॅलो.
हॅलो.
हा ताई बोला हो हो एक व्यवस्थित. एकदम आवाज झाला चहा वगैरे.
स्वयंपाक करतेय आता पाहुणे आलेली ना मी. हेच फराळाचं भगर शेंगदाण्याची आमटी. हा.
अ बर आहे ते स्पेशल तेच सगळ्यांचे हो सगळ्यांच झोप सगळ्यांची तेच आता एका ताईंशी बोलले तर तेच अय्यो मस्त पुरणपोळी म्हणज तब्यावरची ना.
नाही मांडे
अय्यो मांडे
हा मी नाशिक.
बरोबर नाशिकवालेच लोक मांडे खातात. पुरणपोळी नाही खात ते त्यांना हो हो हो. मांडे नाही खात. पोळी नाही खात ते मांडेच खातात हो.
हो मांडे असतात आमच्याकडे म्हणजे असं स्पेशल काही असलं का मग ते मांडे बनवतातच. मला नाही बनवता येत पण बहिणीला येतात हा मम्मीला मो ठी बहिण आहे माझी तिला येत हळूहळू मी पण शिकेल.
शिक शिकत ते खूप म्हणजे टॅक्नुसार करावं लागतं.
हो म्हणजे त्याच जे पीठ आहे ना ते अस प्रॉपर आलं पाहिजे नाही.
हो आणि ते जर खराब तुटलं तर किती दोन पुरणपोळ्यांचं पीठ
हो तस नाही हा म्हणजे कस ते पोळी का तुटायला नको. जशी ती हातावर घेतली ना तशी ती एकदम व्यवस्थित व्यवस्थित पोळी असली पाहिजे.
व्यवस्थित पण हो
हा असं नाही नाही नाही त्याच्यासाठी ना वेगळा गहू असतो.
अच्छा अच्छा
हा म्हणजे पुरणपोळीचा गहू वेगळा असतो. हा कमी पाण्याचा गहू असतो तो हा कमी. पाण्याचा त्याच्यामुळे मग
व्यवस्थित येत असेल ते बरोबर
मैदा टाकला का ती पोळी ना काही वेळानंतर अशी वाटत लागते आणि ती पोळी खायला अशी मज्जा नाही येत ना.
हा हा बरोबर आहे ते कसं ते अ तूप वगैरे जरी टाकून केलं ना पण तरी शेवटी ते.
हो मैद्याचीच मैदा तो मैदास म्हणजे नॉर्मल टाकायचा आहे तो. पण एकदम नॉर्मल टाकायचं काही काही तर असे गहू असतात ना त्यांना मैद्याची गरज पडत नाही हा. पण मग त्या गव्हाच आहे ना आपल्या साध्या पोळ्या चांगल्या लागत नाही.
हो अच्छा ते
हो हो हो हो. हा मग त्यां अस हो. स्पेशल असतात ना मग त्यांचे आपलं ते नाही म्हणजे त्या पोळ्या बनवू शकतो आपण पण काही वेळानंतर त्या गरम गरमच खायला मजा आणि गार झाल्या का मग वाळ वेगळ्या प्रकारे वातड होतात त्याश ह हा मग ते. हो मग ते पुरणपोळीचे गहु वेगळे असतात.
हा मस्त आणि त्याच्यासोबत काय करणार म ताई आता आंबे
आंबे आंबे हा जर नाही आता आंबे आहेत ना हो आहेत मार्केट मध्ये अजून आहेत ना आंबे हो का हो हो नाही मार्केट मध्ये चांगले आंबे आहेत आजुन काही आणि लास्ट म्हणजे इकडे आषाढी एकादशी ला लास्ट आंबे खात मग नाही खात
मग नाही का अरे भारी आहे बाबा
च मग नसलं आंबे तर मग खीर असते
अच्छा अच्छा ते याला आपण याच्या वेळेस खायला सुरुवात करतो बघा अ
त्याच्यामुळे काय
अ अक्षय तृतीया ते आषाढी एकादशी पर्यंत भरपूर दिवस आंबे खान होतं
ना पाडव्याला पण आंबारस करता
हो हो
हा पण मग हा पाडव्याला पण असतो रस म्हणजे तेव्हा आंबे चालूच होऊन जा आणि आता आषाढी एकादशी पर्यंत म इथून पुढे जर पुरणपोळी केली तर म्हणजे पोळ्याला पण पुरणपोळी करावीच लागते ना पोळा सण असतो तर
आपल्या बरोबर
मग त्यावेेळेस खीर बनवायची
अच्छा तांदळाची खीर हो ती पण छान लागते हो तांदळा चि झाली गव्हाची पण छान लाग म्हणजे याच्याबरोबर नाही
नाही हो म ह्या साईडला आहे ना गव्हाची खीर नाग पंचमीला बनवता
अच्छा हो झाला आता अजून थोड्या दिवसांनी ना पंचमी पर्यंत किती प्र किती वेगवेगळ्या प्रकारचं हे असतना म्हणजे या सणाला हे बनवायचं त्या सणाला ते
ते नागपंचमीला ते खीर बनवायची आणि कानोले बनवायचे
ते त्या दिवशी हे नाही ठेवत ना अ तवा वगैरे नाही ठेवत ना याच्यावर गॅसवर वगैरे हो हो हो हो हो बरोबर आहे बरोबर किती प्रकार वेगवेगळ्या प्रकारे आता आमच्या इकडे अ पुण्याला हेे करतात अ आपल अ लाह्या बनव तात ना लाह्या हो त्या म्हणजे जोंदळ असत ना ज्वारी असती ना ज्वारी ज्वारी सारखस पण एक जोंधळ प्रकार असतो बघा आणि त्या जोंधळ्या मधे पण एक जोंधळ असत त्याला असं अस झुपकेदार असत एकदम ते जोंधळ हा त्या जोंधळाच्या हा मग त्या जोंधळाच्या हे बनवले जातात अ लाह्या बनवतात हो मग हो घरी बनवायची ते जोंधळ आहे ना आपल्या शेतात अप पण कसं काढून हे करतो तसं उन्हाळ्यात काढून साईड ला ठेवतो असं त्यां मग हे जोंधळ आहे ना जे अशे झुपकेदार असत ना ते ते काढून नाही वाळून ठेवायचे आणि म आता याच्या दिवशी लाह्या करायच्या अच्छा अस आणि मग त्याच हो तो नैवेद्य म ते नागोबाला म्हणजे आपण घरातच हे करतो पूजा वगैरे त्याला तो नैवेद्य द्यायचा. आणि, गणपतीच्या वेळेस, अ.. गणपतीच्या दिवशी येतात ना. च्या आवर्जून यांची खीर बनवायची, आपल्या गव्हाची अ हो. हा आणि गणपतीच्या दिवशी जातात ना, आता नाशिक साईडला खिरापत बनवतो आपण. पण बघा मोदक बनवतो खिरापत होय. मग ते, त्या दिवशी जायच्या, दिवशी मोदक नाही बनवत. मग आपण म्हणतो गणपती बाप्पाला मोदक, अ पाहिजे असं ग मोदक करतो. मग ते मोदक उकडीचे करा, तुम्ही तळून करा ते दहा दिवस करतात. पण मग जायच्या दिवशी ना. आ.. खिरापत म्हणजे, कोणती आपलं, हरबऱ्याची डाळ आहे ना. ती भिजत टाकायची रात्री. आणि स काळी ती काढून घ्यायची, चांगली कपड्यावर अशी थोडीशी सुकवून घ्यायची सुकली का मग. ती मिक्सरला बारीक करून घ्यायची. तेच्यात हिरवी मिरची कोथिंबीर हिरवी मिरची हे जिरे वगैरे ना, त्यांची चांगलं. अ.. हे करून घ्यायचं. सुुकच पाणी न टाकतायना मिक्सर मधून काढून घ्यायचं. तेलात जिरे मोहरी ची फोडणी. देऊन वरून ते टाकून ते चांगलं हे, शिज म्हणजे असं चांगलं परतलं का. मग वरून ती, कोरडी हे राहील ना अं. डाळीचं आपण सारण केलेलं ते टाकून द्यायचं. आणि ते चांगलं हे झालं का, फ्राय झालं का मग वरून कोथंबीर फक्त टाकायची. त्यांच ते हे बनवलं जातं, खिरापत्ती बनवली जाते. हॅलो.
काय म्हणता.
हा म्हटलं प्रकार बदलतात ना, भाग ह भाग भाग. बदला की,